हालो?
हॅलो?
कधी झालं तुझं, कधी चालू झालं? हॅलो?
आत्ता चालू झालाय ना, मेसेज.
हम्म, माझा पण आत्ता चालू झालय. अरे माहित आहे रे, मला पण मॅसेज मगाशी आलाय.
अरेच्चा, आस काय डबल-डबल बोलालायस मग?
ते तसच ऐकू येतेय.
थांब जरा एक केळ खातो.
हम्म, काय.
आ.. चाललोय नव्ह रूट ला.
हा, हा.
त्यांना फोन केलता, आत्ता हे मगा-
आता तर म्हटलाच नाही.
अरे म्हणजे, ते कॉल विचल म्हणून फोन केलाता.
मग झाला?
नाय लावला नाय.
तू किती जणांना लावलास?
नाय अजून नाय कोणालाच.
हॅलो, की.
सौऱ्या तुमचा जी एस टी नंबर हाय?
हा की.
तुझ्या नावावर हाय का पप्पांच्या नाववर हाय तुझ्या?
पप्पांच्या.
का रे?
ते काय नाय मला वाटलं तुया नावावर आय तुला माहिती विचारायची होती जरा एक. कसं काय-काय हँडल असतंय करायचं असे.
नाय नाय नाय.
हम्म.
कुठ घरात हायस का?
व्हय. आत्ता घरात हाय आत्ता निघणार.
हां.
वेळ रीला चालू करतो.
हम्म कर कर.
ब्रो रिलानचा आवाज आलाय? आ रील-रील चालू केल्याला आवाज यालाय का तुला?
नाय.
मग काय विषय नाय सोड.
असं कसं ऐकू येईल रे कॉल वर रीलच ऐकू? रीलच कस ऐकू ईल रे कॉलवर?
होय रिल चालू आय.
चालू कर बर रील.
चालूच हाय तर.
नाय बाबा काय ऐकु ईना रिलचं तर काय रील कंटिन्यू चालू आय?
बोल.
तरी काय इना डबल ऐकू याली माझं?
आं?
काय?
डबल ऐकू यालय?
डबल नाय ऐकू इना हे मीर रील बघालूय रे.
हां.
डबल कुठ ऐकू येतंय आणि?
म तिन्याला लावशील का नाय?
चिन्याला कुठंन लाऊ?
काय ते कार्या ॲप मगशी
त्यो कोणाला लावत बसलाय बाबा तर नंतर लावतु की. माझं झाल्यावर तू तुझ लाव माझ झाल्यावर तू तुझ लाव माझ्यावर.
हा नायकवडेण केला अजून.
हम्म.
नायकवाड्यां फोन केलतां कां
कां
ते कोणी म्हणूंन अवं म्हणते
कायं
हेचं की एकां कॉल बॅक सकाळीं त्यांच्या पर्वा दिवशी सकाळीं सकाळीं बसूंन तीनं कॉल केले
त्यांना टीम कॉल
हं टीम नवर तेचं किती कार्य ॲप
अवघडे रांव त्यां पणं झालेता रांव
त्याचं भीत आले
त्यांला म मिळेना वाटते खरे पैसे त्यांला पैसे मिळत नां वडंत अजूंन
हं असं अजूंन व्हायचं अर्धा टास्क
ते ऑडिओ चेक करणारं बोलली सरं बोलं कांल बघितलास मॅसेज तूं ग्रुप वरं
कायं
ऑडिओ चेक करणारं असं कांहींतरी मेसेज टाकला गुप वरं
ऑडिओ चेक करणारं देन तरी
हां
हां मलां येतं
बघं की जरां
म्हणजे बोलां लागणारं रे
बघं जरां तरीथ असं कायं नाहीं थोडं पार थोडं नाहीं असं करांय मंग तुम्हीं मस्तं मंग चालूं ठेवूंन बसचेला मंग ते कायं त्यां नाहीं कायं आहे
बहुतेक जी नुसतं असं चालूं ठेवलेलेत की नाहीं
हां मंग होईल की मंग सगळीं तेचं करतं बसणारं बरोबर आहे की त्यां ते
हम्मं म्हूंन पोरं असे चालूं ठेवतांत आणि रीलां बघतं बसतांत दृष्टा सारखें
कां मी अजूंन कॉल भरणांर मायां
तुम्हारें जैसेचं चे
बरोबर असां अकरा बारा मिनिटांन अँप अँप कॉल डिस्कनेक्ट होते
अकरा मिनिटं नं
अकरा साडे अकरा बारा मिनिटां कॉल डिस्कनेक्ट होतो आपणं
आपल्यां कूंणचं
होयं
बरं मंग तिथं लिहिलेलं खांयला कायं कायं आवडत ते विचारा कुणांला फोन लावलीस मंग तुलां खांयला कायं आवडते
हं
आं केळी
हम्मं
केळी आवडते तुलां खांयला
होयं खांता ये कायं नाही
ए मी रिला बघतो
बर बर